नमस्कार
नमस्कार रामकृष्ण हरी
रामकृष्ण आहे
आणि काय काय नाही
काहीच
आता वेद लागलेत म्हणजे वारीचेच लागलेत माझ्या पण नशिबात आहे असं वाटतंय की मला पण पायी वारीला जायला कधी मिळेल
मनामध्ये इच्छा असेल ना प्रबळ इच्छाशक्ती आपली प्रबळ असेल तर आपल्याला मे भेटेल जायला
हा म्हे पांडूरंग वेटला
आ ला हो पांढुरंग माणस देखील असतो
हम्म मग तो तो कसा म्हणजे अ पुंडलिका असतो पुंडलिकई बापांची सेवा करणे तितका मग्न असतो आणि तो त्याला भेटायला गेले नसते तुझी एवढी परिस्थिती गरीब आहे तुला कशाची कशाची गरज आहे सांग आणि मी तुझ्या सगळ्या इच्छा पुरवायला आलोय किंवा तुझं दुःख मला सांग ते मी दूर करायला आलोय असं पांडुरंग म्हणत असतोय पण तो पुंडलिक असतेना तर आई वडिलांची सेवा इतकी करण्यात गोंग असतोय की तर त्याला तु कोणी अस ल तर तिथंच उभार रााह सांगतोय तो पुंडलिक मग ते म्हणते अरे मी देव आहे विठ्ठल आले भेटायला आलोय तुला भेटायला आलोय मागे तर फिरून बघ नाही नाही माझ्या आईचं डोकं माझ्या मांडीवर आहे म्हणतोय आणि तुला बसायचंय तर हे घे विट म्हणतोय आणि त्याच्या जवळचे ते विट फेकून तिथं देतोय त्याला तू यावरच बस म्हणतोय मग विठ्ठल त्यो कधी माझ्याकडे बघत श प्रतीक्षित त्या विटेवर उभ राहिलाय तो युगे अठ्ठावीस युगे झाली विटेवर
हो ना आजकालच कलियूग कलिता विटेखाली दबला गेलाय ना
हा म्हणजे त्या पुंडलिकाच्या मनात कलीभावना होती ना म्हणजे आधी तर म्हणजे आई वडिलांना अस तिरस्कार करणे वाईट बोलणे टाकून बोलणे असं करायचा मग नंतर नंतर त्याला विठ्ठल प्रसन्न झाल्यानंतर तर त्याच्यात परिवर्तन झालं ना
हो
म्हणून तो
ह
क्ली असते का त्याच्या मनात किंवां अंगात. म तो वीट फेकले जातो त्याच्या मनातल्या, सगळ्या क्रुर भावना असते त्या सगळ्या दबल्या जातात. मी तेे खाली
हो.
हम्म.
आज कल त्यालाच कलियुग म्हणतात ना,
पण
कली म्हणजे कली म्हणजे वाईट प्रवृत्ती ना एक विधवंसक म्हणता तरी चालेल. येचा विध्वन्स करायला बसलेला आहे असा.
हम्म. म आता वारी सुद्धा काही काही लोक असं म्हणजे, जितकं पुण्य कमावता येईल. तितकं पुण्य कमवत्यात. म्हणजे कुठल्या गोष्टीच आता हा. कमी पडू देत नाही एखाद्याला पाणी, म्हणा एखाद्याला जेवण म्हणा. एखाद्याला कपडे म्हणा, एखाद्याला पैशांची अडचण असली तर किंवा आणि काय चहा वगैरे, पावसाात रेनकोट म्हणा छत त्री म्हणा आणि चप्पल म्हणा. सगळी माणसं म्हणजे ज्यांना, ते जे करता येईल तितकं करायला लागलेत आता. म्हणजे अगदी मुक्कामाला जित असत्या. पाय वारी दिंडी त्यांची, असते पायी दिंडीत तिथं सुद्धा लोक म्हणजे सढळ हातान सढळ, हातान अस कोण तेल आणून देतय. कोण पीठ आणून देतेय कोण. भाजीपालान आनून देतेय कु ज्याचे, ज्याला देत द्यायचं होत नाही. ते लोक स्वतः हातने कात ते करतात म्हणजे बनवायला तिथं, मदत करू लागायला जातात हम्म.
तिथ अशी नसते ना,
हम्म मग ती भावना तर पाहि हे ना लोकांच्या मनात ही भावनात यायला लागले. की आपण काहीत करू लोकांच्यासाठी.
करू हो.
हा मग देव यातात याचातच म्हनला जातो ना, देवाला दुसरा आणखी काय पाहिजेलं हे?
काहीच नको आहे ना, म्हणून माणसाला पण देणार. माणसांमध्ये पण देव आहे. ही भावना
हा.
विठ्ठल आहे.
हा. आणि एखादा असतो म्हणजे एखाद्याच्या, मनात असतो कली निर्माण झालेला. म्हणजे जरी शंभर, शंभर माणसात एक हा स्वार्थी भावना. शंभर माणसात जरी एक कली असला. तरी शंभर माणस त्या एका कलीवर तुटून
तुटून पडत नव.
हा. म्हणजे आता कसं जरा तिवसुरू व्हायला लागले.
हो.
म्हणजे आता म्हणजे क्रूर भावना किंवा घानेरडे विचार हे सगळे जरा कमी प्रमाणात. लाग आता कारण आध्यात्मिक विचार वाढत चाललेत आता
ले आध्यात्मिक विचार जे आहे ते या सर्व गोष्टींवरती मात करतायत ना.
हम्म हम् ह. आणि हे पाहिजे अध्यात्म सगळ्या मुलांना संस्काराला म्हणजे सगळ्या सगळ्या गोष्टीला अध्यात्म उपयोग आला असते.
मल
आणि अध्यात्माचं महत्त्व कळून देणं हे मोठ्या माणसांच्या हातात जबाबदारी असते ना लहान मुलांवर आपण काय?
संस्कार करतो असे संस्कार झालेच पाहिजेत ना लहान मुला त्यां वती आध्यात्मिक विचाराची
हम्म. दहा माणस दहा मुलांपैकी एक पुंडलीिक तर निघू शकेल ना.
हो शकणार ना शंभर टक्के भावना प्रवृत्ती तशी ठेवली तर
हा हा.
ह. आता शाळेमध्ये पण शिक्षकांनी ते सुरू केलंय ना उपक्रम त्यांच्यामध्ये म भावना रुजवण्याची
हा.
कश उपक्रम
पाहिजे म्हणजे आधी सारखं पूर्वी सारखं म्हणजे माया प्रेम हे सगळं व्हायला पाहिजे तयार व्हायला पाहिजे माणसांच्या मनामध्ये
होम.
मुलांच्या मनामध्ये कि नाहीतर आताची मुलं किती आईवडलांना उद्धट बोलणे. हट्ट करणे न ऐकणे असं किती?
ह्टी अ आहे ना हम्म.
म्हणजे त्यांना जाणीव ना आईवडिलांच्या क ची जाणीव आहे आताच्या मुलांना हम्म आई वडील आपल्यासाठी काय करतायत आपण काय करतोय
कररती ह
हां आताच्या मुलांना कसं सगळ हातात मिळतं ना
येत हा
तुला हे पाहिजे हा आई वडील लाड करतात घे बा का तर बाबू रुडतोय द्या बाबूला आणून टाय मग तो टाय आणून द्या डल मग तो डोल आणून द्या
हा ह माझ्या माझ्या मनात काय
हाच बाबू अठरा वर्षानंतर अजून अठरा पूर्ण पण झालेल्या नसत्यात तेव्हा तो खरोखरची डॉल पाहिजे म्हणून रोडतो हम मग आपण हट्टीपणा त्याचा त्या त्या वेळेला पुरवलेला असतो त्यामुळे तो काय करणार नाही तो मला ना स्वतः जातो आणि घेऊन येतो अगदी कोर्ट मॅरेज करून
मग त्याचे परिणाम आईवडलांना भोगावे लागतात
हा आणि आई वडीलच आणि त्यांना सुद्धा बोघावे लागतात किती दिवस त्यांचं लग्न टिकतं ते
भरपूर टिकतच नाही आहेत ना आजकालच्या युगात्या
चार एक चार वर्ष राहतील जास्त त जास्त सोबत नंतर त्यांच्यात भानण वाद सगळं चालू
तर मग तेच आईवडलां आणि मिेट मायचं परत
म ते आईवडिलांना मनस्ताप.
मनस्ता
हं! कॅश यात पद्धतीन हा.
हूं! तुमचे विचार पटण्यासारखे विचारेत ना हे.
हॅलो! हॅलो!
हॅलो मा. हॅलो हा बोला. आवाज येत नाही रेंज जात नाही का? हो हो आयकते ना.
पटतय ना म्हणणं माझं.
हो तुमचे विचार पटले मला, मी बोलले ना तुम्हाला सुरुवातीला.
हा हा!
तुमचे विचार पटतायेत मला.
हां! म्हणजे बाबू सोना आत्तापासूनच म्हणायचं नाही त्यांना.
हा त्यांना परिस्थितीची जाणीव करून द्यायची.
हूं जे जे जे जे मागेल त्यावेेळी मिळालं ना आती उततात मुलं.
ते होतात मुलं.
हूं!
तुम्हाला ज्या वेळेला होय देतो, असं न म्हणता आज नाही बाळा हे समजावून सांगायच दोन सांगितलं तरी त्याला स्थितीची जाण होते, मग त्याला समज त ना आपल्या आईवडिलांच्याकडे आता सध्या पैसे नही हेत.
आणि त्यापेक्षा तू आता हे कर, उद्या ते करू.
कू हा.
हूं हूं म्हणजे थोड्या वेळाने आपण ते करू. असं त्यांना जर आपण म्हणजे आपल्या विस प्रसाद घेऊन सांगितलं, तर ते ऐकतील ना हा उद्या मम्मी मला हे देतो म्हणल्या. हा बरं आपण उद्या मागायचं ते मग उद्यापर्यंत. चोवीस तास उलटून गेलेले असत्यात त्यामुळे त्याच्या मनात कितीतर बदल झाले असत्यात, किंवा विचारात बदल झालेले असत्यात. त्यामूळ कदाचित तो विसरून पण जाऊ शकतोय.
हो!
हं!
अश्या भरपूर गोष्टी आहेत, मुलांच्या वरती संस्कार घडवण्याचे त्यांना वळण लावण्याचे.
च मुलं ऐकत नाहीत ऐकत नाहीत, ऐकत नाहीत, असे काय करतात.
हं!
आपणच जर समजावून सांगितलं त्यांना तर ते सगळ्या गोष्टी ऐकतात.
आत्ताच्या मुलांनी आपल्या आईवडिलांना आपल्या हातात ठेवलेलं आहे, आईवडिलांनी मुलाला ठेवलेलं नाही.
यालाच कली युग म्हटलं जात ना. हॅलो!